हॅलो. आम्ही काकड्या बांधतो.
काकड्या बांत्या.
हम्म काकड्या बांधू राहीलो आम्ही.
ह का बरे बाई.
तुम्ही काय काम करता आहे.
आम्ही गोबी लावतो ना.
कोणती ग.
पता.
पत्ता कोबी फ्लॉवर नाही लावली का?
आणि फ्लॉवर कोठ लावतो ताई? नाही ते कारण की आपल्याल काढलं नाही जात नाही टाईमा वर
मग बाजारला येतच ना अक्का कड.
बाजारला मग तस लागलं तस घेतलं जात पण मग नाही जमत ते फ्लॉवर
ह ना नाही संधी लावले ना के कर म म फलावर तर
ह का?
हम्म पोर.
पोरं गेले ना शाळेत.
गेले का पाऊस तर रोजचा होत सकाळी.
बाई सकाळी कशाला विचारते ना तू नातू म्हणे गाडीच जायचं मम्मी मला.
हा.
मग काका चा लले पो शिवराला बोजा बी लय तो पहिल्यानंतर दघाल मग आता गाडीत नेऊन घातलं मग लहान आल्या कशाचाईन बस्तील.
रिकामा ऑडिओ
लाहनीच्या करीत होती.
बरं मला बी जायचं होतं.
मला नाही पप्पा गेली मला मोठ्या गाडीत जाणे बर का मला मोठ्या गाडीत जाणे. जवा नेहल तवा शांत बसली ती. हा तिले भारी आहे नि..
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
ह उघडे पोरी सत.
हा लय अवघड आहे.
आता ही मोठी कितवी ला हाय मधली कितवीत?
अ मोठी चौथीत गेली लहानी.. मधली तिसरीत गेली ना आता ही जाऊ सिनियर जिनियर.
मग ह्यांचं.. यां दोघीच अंतर एक वर्षाचचं आहे.
अ नाही नाही. दोन वर्षच आहे ना.
मग ती एकच वर्षाने माग आहे ना.
कोणती?
ही मधली ती मोठी सोबत ति ती चौथीला आणि एक तिसरीलाय म्हणते ना. दुसरीला आहे ग. ह नाही तिसरेला म्हणलं दोघेच एकाच अंतर आहे.
नाही मा चुकून शब्द निघला.
हो मी तेच म्हणते मग मी लगेच पटकन पकडलं.
आहो तुम्ही पटकन म्हणजे पकडाला का आलो जाऊई आले.. जावई या जावय आले रोप घेऊन. जावायची गाडी सटकत इकून इकडं इकून इकडं. तुम्ही लावली नवं
तिथं आहे का हम् घरून रोप मागवले का?
हा मग घरी तुमची येई बॉ येईन बाई. रोप उपटण चालू आहे. मंग लागत आस तन उपटू इथं ही.
नाही म्हणजे आम्ही लोकांता वा कायतरी मिरच्या बिरच्या साफ करत होत्या.
हा आहो बाजारला जायचं होतो ना छोट्या जावयाला. म्हणजे मग स सकाळी गिलकन ते काढले. तोडले बाजार काढून द बाजार काढून द्याला.
गिलतीने होरलेग..
बरेच दिसच निघू राहिले ना मग गिलके बिलके तोडून... य मग म्हणलं आता तुम्ही घरी सांगेल होत रोप उटायचं...
मग काही ना रोप उपटून ठेवेल होत येईव आनंती...
दोघ स क मंगलावाल...
हा दोघीचे आहे ना...
बर तुम्हाला पाहिलं कोणी काय काम करू...
कोण भालय पण नाही विचारते होत ना.... कीती कला आला म अ...
एवढंच लावून झालं का...
एवढंच लावून म्हणजे तीन कॅरेट आणले होते मग आता तीन.... नेऊन समजा झाले तीन कम्प्लेट.... आता पाच....
लाईन तीनच....
हा तीन लाईन...
हम् हम....
मग गेल्या वर्षी कसं केलतं तुम्ही जावायाने गड्डे केलते का तुमच केलते स्वतः..
आम्ही आमचच करतो.
हा मी चालू आहे तसंच काही असं काही तसं मग काय करता तरी....
हम्म पाऊस कधी पण येतो..
पाऊस बिळी पावसानातले परेशान करणं लावलं न.. आणि ते तिकडं किती चालू आहे पुण्याला आणि ते...
पुणे, नाशिक, मुंबई दूधूच नुसतं हा...
पहिले लोक ते लोकं म्हणते ना आता खेड्यात पोरगी द्यायची नाही...
हा...
पुणे मुंबई अशा ठिकाणी पोरगी द्यायची तशी तशी पावसाची गोष्ट आहे... इकडे पाऊस यायचा नाही पुणे मुंबई पाऊस दर रायला आता...
हा...
मग किती अवघड झालं पावसाचं....
आता टॅक्सी ला रे.... ख र एला हत्न करास आता दारकन नावन हिडते जहा जला...
जा जाणी जासते कानी.. हा चालतात आपले व्हिडिओ हा आईने न्यायला पाहिजे तिला...
होय की मला पंढरपूरला चल म्हणत्यात पंढरपूरला निघालो....
मनाचं चाला जवलतीत... शेतकरी जवळी पहून ठेवेले जवळ कधी मी.... फिरायला हम्म....
पंढरपूरला जायचं आहे हम्म....
ज.... विठोबाच्या दर्शनाला माय विठोबा म्हणतो मला... इकडं कोण समय रुक्मिणी आपल...
हम्म म्हणे एका दिवसाची बात एक ते दोन दिवस काला घ्यायचा आणि निघायचं दर्शन करून...
पण मग ते इकडे नाही ना इकडं जमतच नाही ना ढोर घुरं असल्यामूळ दूध काढावं लागत दोन टाइम...
दोन्ही धांधे नाही का?
दोनही बहुतेक चार आहे.....
हा....
चारीचं दूध चारा एवढं येई बाकडून एवढंघत मी नाव....
हा आन पावसात....
कानात आता जावयाच कस आहे म्हणे ते म्हणतात थोड माझ शिक्षण..... जव इ ते सोडून द्यायचं म्हणं. अओ ते काय म्हणी त्यांची शास्त्रे आणि त्यांच साला म्हणे बरं का त्यानला
हम्म.
म्हणे चला म्हणे फिरायला, मामा नेऊ राहिले म्हणे तुम्हाला. एक दोन घंट्याची बात होती. जाऊ म्हणी. कुठ लाम नाही, म्हैसमाळ, बा असं पावसाच समजा. संध्याकाळच्या टायम, हा संध्याकाळच्या टायमाला.
हम्म.
चला म्हणी पावणेहो. लागलस दूध काढायचा टायमाला येऊ की ऊ, चार पाच वाजता. मला म्हणे, धाड म्हणे फोन केला. म म्हणलं जा घेऊन, तेन तुम्ही. नाही नाही, काय खरंय असय, तसय मग आता मी काय करणार सांगा बरं?
अन्नाच बोलती, ना आक्काच बोलण, काहीतरी नाटकं.
ते बोलायचा विषय नाही, खर्च करणारी करणार होते ना. म
लय जीवार, हिड का काम हवा तुम्ही सांगते, एखाद दिस जर म्हणलं ना, चला आपण फिरून येऊ. नाही ना, मी तर लय बोर झालो.
मामा घेतो ना बाती. तेवढं केलंत म तेनी.
हम्म काम करू करू, लय बोर झालो मी.
कस विश्वासाने गळत्यात, मग सगळीबी त्यांनाच परेशान करत्यात.
हा तेच हायना.
तसं म्हणू की.
चालूच राहत न्हवं, अजून काही बाकीच पेराच राहिल ना.
हम्म.
अजून पेरणारी चालूच, हा.
येणार हाय, पण वापस दिना नं पाऊस.
मग आता काय करणार हो तिजं ह्यो? आता घरचं बी पाहाय लागत नव्ह ताई. नऊ धा एकर घरचं झालं आता ब टयच बी.
हम्म.
काल ते त्यादिवशी त्यांनली पेरलं, पाचसा एकर पेरलं. तर तुम्हाला सांगते, असा हात सुजेले तिनं चाड्यावर मूद धरसला हवका तिने असे हात ताला फोड येले.
हां गं. पटापट पटापट ठलावतेनी संपलेवर.
म अ उजून पडलं, तर लोक बोलतील ना आपल्याला.
हा ती बी.
मग वानथ वानथच झाल्यावर कसं बाबा कोणाचं कराचं, ते इमादारीन कराचं. जेवण केलं का?
सकाळी आले होते बाई पडपड करून, मला ते घशाची गोळी घ्यायची होती ना.
हा त, आता कधी बोलावले?
गुरुवारी या म्हणे दाखवायला, आता काय माहित चालू होतं क नाही.
जाऊन द्या बाई, जा आपल्या जीवाला दाखाला.
आता ते मलाच जायचे कटाळा येते बरं का, भाडं तोडं
मध्ये मध्ये तर लोणी आहे, आम्ही बी असलं आईजवळ तर येऊ नाय तर लेकी भी नाही आल्याव, लेकी लेक जावई काय कामाचे नाही आणि ल्योक काही कामाचे नाही.
ते त आहे म्हणा.
मग
बघु आता सिद्धार्थ गार्डन पण बघायचं आम्हाला
कधी?
गुरवारी
कोण कोण जाणार?
दर्शु, मी, छोटु
मंग मला कॉल करा मला पण येऊन द्या ना पऊस पाऊस नसला पाहिजे
हो काम बंद ए
हा पाऊस असला पाहिजे कनी म्हणजे कस ए गोबी लावणं होइल तंबाटे आणि वल्ल्याच काही निंदाल चालत नाही.
मला तसं नवीन नवीन लेकरायला दाखवायला आवडतं हे बघे हे प्राणी समोरून बघायला भेटतात.
हम्म मग तेच आहे ना ओ पण मग आप पापल तुमचं झालं माझं भई ए ना इकडं नी पण तुमच्याकड असलं का लई फिरतो.
हा इकडं जायचंय तिकडं जायचं
नाही म त्यांच्या सोबत किल्ला मनी मला म्हणतो किल्ला पाहियच आज्जन बाबा मला किल्ला पाहायचंय बरं का दोलताच म म आज्यान सुट्टी घेतली त्याला सुट्टी घ्यायला लावली तो त्याचा मामा मारला नाही का
हा हा
हम्म तेच त्याच मामाला माहिती होत त्यांला किल्ला पाहिला जायच ये मामा म्हणे मी आज शाळेतच येईन तुम्ही दोघ राहिले ना माझ भाऊ आता एक लहानगा दहावीला असतो
हम्म हम्म
तुम्ही किल्ला तर किल्ल्यावर अ आजा घेऊन गेला सारा किल्ला चढीला
हम्म
हेन म किल्ला किल्ला दोनदा दाखवून आणलाय एकदा त्याची मोठी आजी म्हणली मला आमाला फिरायला जायचयं जा म्हणे ग दुसर कोण आहे ए
पण एवढं काय नाही बघा सारंख समजा
अन तेच म्हणजेे त्याची इच्छा का आहे शिवनेरी पहायची
हम्म
तो मोठ्या आज्याला म्हणतो म्हणी बाबा शिवनेर किल्ला कध पायल भेटन आपल्याला म्हणी काम कर म्हण तू ना म्हणी बाबा एवढा का पुसेत घर भरून होतो म्हने बाबा एवढा कापूस आम्हाला देऊन टाका मला आणि लहान्या भावाला म्हणी कौन म्हणे आम्हाला शिवनु म्हणी तुमी काप सध्याचा अंदाजे का
जास्त लाडकं खंडुळ व्हायल ना सारायचं
पण नेतेेत ना
सारेच विचारी त्याला की एवढ सकळी काय झालं काय झालं जर शिकलंय की काटा टोचून द्यायचं काम नाही तिडं
हम्म कसं चालत होता, काय करत होता
म आता लगेच सर्दी झालीत लगी सारायचा जीव थोडा थोडा लगी अरे वातावरणामुळे झाली सर्दी
होतीसी वोले बीजाते शाळेेत तिकडं
का ते काय होतो नातू बी लई आगु सरे म्हणजे कमी थंड, जादा थंड, जादा थंड पाणी पिला
बरं. नॉर्बल चाललं नाही त्यावा हम्म,
आणि ना तू आगुचर आगोचर म्हणजे तुम्हाला सांगते येडा आपण तीनशे रुपये परवागम काम करतो नाताना सातचशे रुपयाची बुट आणली. शाळेचे नसत दरबुदुरी घालला.
ब ना
आ वयता ये आत्ता बुट ते स्पोर्ट चे ब लागत होते फुटबॉलचे बर का तर ते अ भेटत नाही ते दीड हजाराची बुट मामाना आणून दिले एकदा घातली उजून तरी नाताना पायल सुद्धा लावली नि बुटो
कावन अपरा झाली का
आपरी नाही पण मग घालायचं कामच नाही ना त्या टाइमाला म्हणलेय नाही ब घ्यायच. नाही मामा मला बुटच पाहिजेण नाही मामाला बटच पाहिजे.
लाड करते म्हण करून घेतो पण मग ते वापर राले पाहिजे.
आणिळ बाप म्हणतो शंभर रुपयाची बुटठं मी सहा महिने घालतो.
दिडशर बय त्याचे.
दीडशे रुपयाची आता दीडशे रुपयाची बुटं म कुं घालाय टेनशन नाही.
हम्म मी मसून वापरतो बाबा तू एवढढा असून दिडला. हजाराच्या गेर आला
अहो एवढ्या आपल्या सा हवा आत्ता माग काय माझ तब्येत बर त नाही. मामा गेला भेटायला मामी म्हणजे्हा तिकडे हॉस्टेलला राहत होता आता नाही राहत आता येऊन जाऊन करूल ना,
ह
तीन चारशे रुपया सँडल घेतली त मामाकून. त मामानी घेऊन दिली आता रोपेटी ठेवली आणि आत्ता काळली
हम्म.
ते कोणते कोल्हापुरी चप्पले आहे.
नव
त कोणती बुट लागत कान ब कोणती बुट म्हणतेे कातला फारमर स्विच.
बरों बरो ब.
ती आहे ती सँडल आहे आता शाळेची दोन जोड किती जोड झाले. ते ऐ शेवण बुट का काय म्हणते ते. मग जीव कााती येतो ना माझा आला
हम्म.
मग एवढंलं काय आपल्याला सोपं आहे का इड आपण एकत राबराब राब होतो भेटत. तर घ्यायच का तेवढे जिव लावून ठेवले घ्यायची देत ना. नाही मला पैसेच दे मामा मग तेच जीव लावून ठेवायचे कामा येते ना.
इ त्यां ना.
हम्म.
करत येड्या बधव पण म त्यांना वाटतंय दुसर कोणी लड करायला आपला अजून.
ह.